हा, हा आवाज येतोय?
हो येतोय ना आवाज, तुम्हाला येतोय का?
हो हो येतोय ना.
बर बर, झाला का जेवण?
हा झालं, तुमचं झालं का?
हो झालं झालं जेवण झालं. पाऊस वगैरे कसा आहे तिकडे?
पाऊस आता, कालपासून झालंय सुरू.
अच्छा, आमच्याकडे पण कालपासून झाला सुरू.
हा, इतके दिवस पहिल्या स्टार्टिंगला पडलं जुलै स्टार्ट झाला तवा. खूप जोराचा. त्याच्यानंतर बंद होता तीन चार दिवस हेच होतं ऊन होत. कालपासून मग सुरू झालं, आज जरा बऱ्यापैकी पडला.
ओके चांगलंय.
हम्म.
आमच्याकडे पण काल संध्याकाळी चालू झाला जरासा. आणि म आता पडत तो चांगला बऱ्यापैकी पडतो, थंड थंड आहे वातावरण.
अच्छा, इकड पण आहे थंड. आता कालपर्यंत गरमच होत होत काल पण बारीक होता. पण गरम होत होत आज जरा थंड वाटतंय,
ओके ओके
हा असंच
वरे काय तुम्ही जत्रे जार राहिलेत का मग गावाला
आता अजून काय फिक्स नाही बघू आता, काय होते काही नाही
फोन वगैरे कायला होता.
मला तर नाही आला बाई,
अच्छा
तायडीनेच खेलता त तीच बोलली, जत्रेला येणार आहे का काय तुझं, तिला म्हटलं काही फिक्स नाही आमचं, सांगल तुला एन टायमला फिक्स होईल त्यावेळेस तिला म्हटलं, तुझं काय, ते बले आमच पण आता माहित नाही आत्या आजारी आहे. तर त्याच्यामुळं येऊ तसं आपण, हे प्रॉपर माहित नाही कधी, जाणारे का नाही काय एवढं फिक्स नाही सांगितलं. हम्म अ, त्याच्यामुळं,
बर बरं
आता बघू आता काय होतंय. आता ययेत ना येतय पुढचं पुढं,
बरोबर आज एक मिनट, एकोणीस तारखेच,
एकोणीस,
हा
अच्छा म रायले सात आठ दिवस,
दहा दिवस दहा दिवस,
हा
हम्म बरोबर दहा दिवसस राहिले.
पंकजनी गेलता का
नाही नाही नाही
अच्छा तुम्ही बोलाल ना का काय मला वाटलं झालं का काय
नाही नाही नाही केलं होता नव्हता केला फोन
ते लोक जातात त्या लोक ते कोणी येऊन, नाही येऊ त्यांच एवढं काय नाही. त्याला त्यांचं त्यांच रिजर्वेशन महिनाभरातच करून ठेवतात. आणि मग नंतर ते लको त्यांच जातात आणि मग, टाय मला मग विचारत येणार नाही ना आले ठीक नाही आले, त्यांची ते चौघांची टीम आहेच.
बरोबर बरोबर,
हम्म. आता बाकीची कायम कोणकण येतात नाही येतात.
हो ते तर तिकडे गेल्या वेळेच माहिती पडल दिवस माहिती पडेल कोण, येतात कोण नाही ते,
हा दोन दिवस आधी माहिती पडेल नाहीहित तिकडे गेल्यावर,
हो, आवाज येतोय का तुम्हाला हॅलो हॅलो हॅलो
नाही